ते पाच कॉल झाल्यावर तुमची कार्य सबमिट करा यायला लागलेलं आणि कार्य सुरु ठ ठेवण्यासाठी क्लिक करा.
हा म स -पाच झाल्यावर सबमिट करायची ग पाच पाच झाली की सबमिट होत्यात चेकिंग साठी.
असं हाय होय, अग मी अजून कार्य चालू ठेवा म्हणून त्याच्यात दुसरं क्लिक केल ते केल नाही. मग आता?
असुदे आता पुढची पाच झाल्यावर सबमिट करायची.
चालतय ना?
हा चालेल -चालेल आता काय मग मला तर.
उजेडच हाय ते परत गेलं तर आता आणि परत श्री गणेशा.
गबस बाई असलं -असलं पैसे मिळवण्यापेक्षा कामाला गेलेल बर
अगं मी तर घरात बसून काय करायचं म्हणून करतोय ग
डोके दुखी असुदे घे भेळच पैसे बाहेर निघत्यात
होय सातशे रुपये मध्ये आता आपण ते रविवारी कपडे आणणार आहे ती पण होतील बर
हम् ब अगे अजून कॉल फ्रेंड नंतर ढीग टास्क केलावर कुठ तर पेमेंट मिळणार आहे मग
नाही ते त्यांच टप्प्याप्रमाणेच राहणार चालू होईल त्या प्रमाणे पेमेंट
अस हाय होय आणि ते किती टास्क झाल्यानंतर बंद होतय?
तीस आप
तीस टास्क आहेत होय तू त्या तुझं म तिथं किती?
तसंच म्हणाल्यात कशाच म्हणालाय तिथं- तिथं ते पहिला- आपली टेस्ट घ्यायसाठी वीस असत्यात आणि त्या आतच मी बाहेर गेलतो तेच्यानंतर आ बाकीच्याची दोन- दोन तीन -तीन हजार झाल्यात
हम्म...
हम्म आता ऋतुददीच तीन हजार का तीन हजार काय पंचवीसशे झालात का दोन हजार माझ्या मैत्रिणीच एका पंधराशे का सतराशे झालं
हम्म हम्म हम् हम् असं झालं
असं- अस तेज जास्त बंद कस हाय माहितीय काय येत्या पुढच्या टास्क पण त्याच कसय माहित आहे काय दिवसाला कमीत कमी पाचशे तर करायचे काय लगेच कसे पाचशे होतात
आपण एक घरात आहे ग आपल्याला चालतय
आं
हम्म आपण एक घरात आहे म्हणलं त्यामुळ चालतंय
होय
हम्म आणि काय विशेष?
हॅलो हॅलो हा बोला की.
आणि काय विशेष म्हणलं.
हा बसले. काय बरबर सगळ किती ऑफर आहे तिथं. खाऊया आणि ते ड्रेस आहे ती ऑफरची त्या ड्रेस. घेऊया म्हणजे आवडलं तर घेऊया सोड असं काय नाही. ते ऋतूजा ते सांग ना का होयस की बघायचा. मग डिझायनर मध्ये बघायचंय की आठशे रुपयेला सेट.
हम् सेट पण आहेत. आनी त्या ह्याचा पण कुर्तीचा पण सेट काहीतरी अकराशे ला तीन काय चार एक तर हाय बाई मला परवा रील आलेली.
ते ते तर ऋतुजा सांगाल की ना पंचवीसशेला तीन.
तेच की काय खास नाही ते डिझाईन बघितली. बग त्याला किती वर्क आहे पुढं आणि असं हे वाटतय बघ. हा तिथ रिअलमध्ये बघायला पाहिजे सोडू उघडून कसा आहे तो मग कळणार आप.
बघायच आवडलं तर ठीक नाहीतर हो सेल् चालू जस वय इकडे तिकडे. घराकडे
अगं ते तुमच्या कडेचाच आवाज ढीगभर याय लागलाय.
नाही आता आमच्यात बोलत्यातंच, एवढ्या जोर जोरात आता काय करायचं.
अगं मला सका- मगाशी साक्षी काय, काय सांगायला लागलेली आणि मला काय समजेनाच. तिचा शब्दाचा उच्चारच कळेना काय मला, मी नुसता हा, होय, मग आलीस- काय जाऊन, मग दाखवलीस काय असं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
ह.
हा.
ह. ऋतू आणि मी तर सगळं सेलचंच बोलायला लागलेलो.
अगं हे बघ कस वरडालाय बघ माझा भाऊ. मुद्दामन असं करतोय आग त्यो.
ए सार्थ, गप्प बस.
तूझं ऐकू कस जाईल त्याला.?
तू तू त्याला माहित नाही तू माझ्या
हो माहित्या म्हणून तर दुसरं कोण असलं तर कशाला करतोय
सांगालोय ना गप्प बस, गप्प बस, तर मुद्दाम वेगवेगळे आवाज काढा
होय ऋतू, ऋतू सकाळी होणार ना नाही ना, असं बोलायला लागलेली काय-
होय अगं तसं बोललं तर, तस बोललं तर जास्त पैसे मिळत- त्यात गं.
हो का? इफेक्टिव्ह टॉकिंग करायचंय का मग आपण बोलूया ना. आपल्याला काय.?
नको खरं मला आवडत नाही, तस बोलायला एक दोन पैसे कमी मिळू देत- खरं आपल्या, आपल्या
ह नाही आपण इतकं प्रोफेशनल बोलून चुकून त्यांना असं त्यांना वाटल अजून टास्क द्यावेत. त्यांना-
तर काढून घेऊया हेंच्याकडनं.
हो, हो, बरोबर आहे तुझं अग पण बोलायला पाहिजे ना, आप उद्या तू पुण्याला जाणार आहेस. अगं म्हणजे इन फ्युचर असं म्हणायला लागलोय ग मी. ग तिथे तुला असंच बोलावं लागेल, हो ना, नाही ना, त्या ऋतु दिदी सारखं मुंबईला जाऊन ती कस सगळ्यांना बिघडवून आली, तसं तू इकडे जाऊन बिघडवून येणार आहेस का?
होय, त्याच ते तेच टार्गेट घेऊन चाललोय.
तेच त्याच मिशनवर आहेस का तू सध्या, बर बर ऑल द बेस्ट. आँल द बेस्ट. मिशन कंप्लीट करून या मिशन कप्लीट
हो अजून मला कॉलेजच मिळालं नाही आहे ते मिळालं तर जाणार.
अगं ती परवा माझी मैत्रीणं फोन केलेली, तिच्याबरोबर बोलायला मला अस दोन मिन टं सुचेना झालेल ग म्हणून मी गप्पा बसलेलो, कसं बोलालती बघितलीस. आणि तिच्या आधीची लँग्वेज जर बघितली असतीस की नाही तू, डोक्याला हात लावली असतीस. आणि त्या दिवशी पण ती तसच बोलालती, आम्हाला असं बोलत- ताच येईना खरं तिच्या बरोबर त्याच्या तिच्या त्या काय म्हणत्यात हा मी मी काय पुढचा किती पण पॉष हा गरज असल तिथं हा बाबा ठीक हाय
होय नको तिथं काय आता फ्रेंडशिप मध्ये तेन कशाला तसलं बोलायचं जिथं प्रोफेशनल ठिकाणात तिला ऑफिसमध्ये तेन तसं बोलायला लागत असंल
हा ऑफिसमध्ये फक्त किंवा असं बाहेर कोणतर पाहुणे वगैरे आले तर तेवढं आ आपलं उगंचच कुठं नको तिथं ओवर ऍक टिंग उगच होणार नाही ना मग ते पुढची पण आप आपल्याला त्यावर जज करतेत नही हां ही उगच ती करायला लागले म्हणून.
होय तेच की, जिथं गरज आहे तिथं बोलायचं गं.
मिक्स करून घेत ना
तू तु मला सांगितली नाहीस तुमच्या घरात काय जेवण बनवलंय?
आमच्याकडं व्हय? आमच्याकडं काय बनवलंय मलाच माहीत नाही गं.
हम्म आमच्यात, आमच्यात सांजा आणि टोमॅटो टोमॅटो राईसची तुला रेसिपी सांगू का मी?
हा सांग ना, सांग ना, हा सांग.
पहिला तूप किंवा पहिला आपला साधा भात लावून घ्यायचा कुकरला. आपण जसा पांढरा लाव तोय ना तसा. हां ऍक्च्युली ती शिळ्या भाताची रेसिप पी पण आमच्यात शिळा भात नव्हता, म्हणून मी तसं केलं ताजा भात लावला आणि मग एकाका पात तेल्यात थोडं तूप, थोडं तेल घ्यायचं. आणि त्यात थोडं जिरं, मोहरी टाकायची आणि भरपूर लसून टाकायचा. लसणाचा फ्लेवर यायला पा हीजे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तेन सगळं भाजून घ्यायचं.
हम्म.
मग ते झालं की त्यात तो भात वतायचा. टोमॅटो जरा जास्त घालायचा कारण आपलं नावच टोमॅटो राईस हाय.
हम्म हम्म.
मग त्यात ते भात घालायचा मिक्स करून घ्यायचं. वरणं कोथिंबीर, आपल्याला जर कुठले मसा ले तेन पाहिजे असलं तर ते असं घालायचं. जरा दोन मिनिटं झाकून ठेवायचं, तयार होतंय. लैई सोपी रेसिपी हाय.
करून बघतो मग मी पण.
हम्म! कुणाला जास्त जेवायची वगैरे इच्छा नसली, लाईटच काय तर आप आपण रात्री जनरली लाईटच खातोय ना?
हम्म. मग ते तसं बनवून हलका आहार घ्यायचा का?
हा हलका आणि रात्री आपण कुठं जास्त
होय. पण आम्हाला नुसता भात खाऊन झोपल्यानंतर रा त्री भूक लागते ना मग?
मग सांजा करायचा. आम्ही सांजा की आमच्यात पण तशीच आहेत ओ लोकं. नुसता भात हा तेच की आमच्यात पण आता आहेत ना काही लोकं, आमच्यासारखी कि ज्यांना भातानं फक्त चालत नाही.
हा त्यांनी सांजा जरासा म्हणजे जोडीला सांजा घ्यायचा का? हम्म हम्म. मग आज एवढंच आहे? भाकरी, चपाती काही नाही?
नाही कारण बाबा बाहेर आहेत. गेल्यात गावाला काय तर काम आहे म्हणून कोल्हापूरला आणि आमच्या आजीची एकादस असत्या आज. हां तिघच की आमचे आजोबा पण म्हणजे हा ते पण मिक्सरला बारीक करून, त्यामुळं त्यांचं पण काय नाही.
हम्म. चालतोय कि मग. मग चालतो सांजा भातावर कवर होते तेवढं. सांजा भात व चालतय गं मग.
होय तेच कि चालते गं जर बाबा ते न असं आपले सगळे घरी जेवायला असते तर मग पूर्ण जेवणच करायला लागते किती पण आपल्याला हलकं खयचं असल तरी.
हम्म, आमच्यात पण तसच आहे काही मेनू असला तरी नेहमी प्रमाणे जेवण हे लागतच. चपाती भाजी भात आमटी करायलाच लागते. हम्म असा आहे. मग तुम्ही काही मेनू बनवा. पण चपाती भाजी भाकरी भाजी पाहिजे. असं आहे हम्म. मग. गमलं काय तूम्हाला सुट्टीला आमच्याकडं मग?
होय खूप चांगलं गमल. आता असं वाटाल तर तथनं येऊच नये कारण एवढं शांत वाटत होतं. नाही हो, नाही हो, खरं तिथच राहिलं तर मग तिथला पण क ना ना असं तर आधी मा कधी तर दोन दिवस आले तर मग ते चांगलं वाटतय.
असा आहे का? अ बर बर चालतय. अगं. शार्दूल तर रडत होता जाताना. जायला तयार नाही. जायला तयार नवता. असं डोळ्यात पाणी बिणी भरून तोन आकडं करून गाडीत बसले.
तेच की, अग तिथं जरा शांत, छान वाटतय ना हम्.
घेऊन गेला तो.
अरे काय नव्ह बघ आणि देणार हाय की नाही म परत.
त्याला देऊन टाकला घाल म्हणल तू. मी म्हटलं तुला गिफ्ट. हम्म. मला बसतच नव्हत असं तसं मग म्हणटलं घेऊन जा तुला. मग दुसरा पण एक होता त्याच्यात बेबी पिंक कलरचा तो तो म्हण लहान मुलींचाय नको. मग बास म्हणला झाली बघ दहा मिनटं.
ह असे ते बारा मिनट बोलून ठेव. मी जेवणारच आहे. मी काय परत करू शणार नाही. हो चालेल.
मी आई की. इफेक्टिव्ह बोलू मग आपण उद्या.
हो चालेल मग. सारख त्याज ऍडमिशन आता बघूया की, त्याज पण कॅपरांऊंड चालू होतीला. अजून रजिस्ट्रेशन झालय त्याच. ऑप्शन फॉर्म भरायला आला की मग कॉलेज टाकणार. कुठलं? हा जरा डीकेटी घ्यायच म्हणालोय
हम्म चालतेय की म डी के टी.
हो अ ग डिप्लोमा हय की इथच आहे ग फक्त ए आय डिकेटी ला आणि मग येसाएयटी हा एक. एस आयटीला का नाही म्हणतात.
ते एसआयटी ला स्ट्रिक्ट आहे. आणि शिक्षक लोक मदत काय करत नाहीत.
हम्म. ते माने कठ बिकटेत जरा बाबांची ओळखते पण आहे. कुठं पण काय अडलं नटलं तं. हम्म. पण डीकेटीच म्हणाल आणि मग डिग्रीला कुठं पण बाहेर गेला तरी चालत ग.
हम्म चालते.